म्हणजे आता येतोय का आवाज माझा क्लिअर तुम्हाला हो नमस्कार काय चाललंय?
काही नाही उद्या बाजार ये.
हो का मग बाजारातून काय काय आणणार?
मी का?
हां
बाजारातून आता आठवड्याचा बाजार राहतो ना.
काही नॉनव्हेज वगैरे खातात का? तुमच्यात
नॉनव्हेज मी तर नाही खात कारण मी गुरु केलेले आहेत ना उद्या गुरु पौर्णिमा आहे.
नाही ना खातात ना तुमचा मुलगा म्हणला मला तुम्ही अंडे खातात.
नाही पहिले खात होते. आता नाही खात आता सोडलं सगळं
का बरं का? का सोडलं काही त्रास झाला का?
आता गुरु केलेत ना. मग गुरु पौर्णिमेला गुरुला चालत नाही.
नाही ना तुमचा मुलगा तर मला आता च म्हणला की तुम्ही अंडे खातात म्हणून खोटं बोलतात बहुतेक तुम्ही
नाही, नाही. नॉन व्हेज खात नाही नॉन व्हेज नाही. हां तुळशीची माळ आहे ना गळ्यात मग त्यांच्यामुळे खात नाही आम्ही काही ह
मग तुळशीची माळ कुठून घेतली सांगा की थोडसं
आमच्या गुरूंनी हे केले ना आम्ही दीक्षा घेतली ना.
हं माझं तुम्हाला तुळशीच्या माळेचे काय हे आहे तर जे नियम आहेत ते माहिती आहेत का?
नाही ना.
तर तुळशीची माळ घातल्यावर सर्वप्रथम तुम्हाला काहीही खोटं बोलायचं नाही. बरोबर का?
बरोबर
कोणासोबत काही सगळ्यांसोबत चांगलं वागायचं कोणाला रागराग करायचा नाही.
अजून मी करतच नाही काही राग राग वगैरे कोणासोबत काही
हां आणि मी पणा सोडावा लागेल तुम्हाला बरोबर का?
बरोबर ना.
अजून तुम्हाला नॉनव्हेज वगैरे सर्व तर ते तर बंदच कराव लागेल. कारण ते माळीचा गुरूंचा काही नाही माळीचा अपमान होतो.
हो मी बोलू का थोड थोडस. तुम्हीच बोलताय.
बोला ना.
आता मग माझं चालू आहे ना मग मी बोलते.
बोला की ताई बोला.
उद्या मला बाजाराची तुम्हाला काही माहिती सांगायची होती ना.
बोला ना मग तुम्ही तर बोलतच नाही.
अ मला उद्या बाजारात जायचंय मग आठवड्याचं घरात किराणा वगैरे काय काय काय काही राहतो ते बघावं लागन भाजीपाला वगैरे. आमचा बाजार खूप मोठा भरतो सगळे खेड्यापाड्यातले लोकं शेजार पाजारचे त्या
बहुतेक हा तुमच्या तालुक्याचा सर्वात मोठा बाजार.
सगळ्यात मोठ्या बाजार राहतो हा गरीब लोकांसाठी हाच बाज जार आठवडी बाजार सगळे गरीब लोकं येतात. तिथं ला
हो का मला वाटतं जास्त मोमेडियन लोक जास् तं असतात तिथे
डियन लोकं जास्त राहतात तिथं. आणि ज सगळ्यांना जरा किफायत दामात वस्तू राहतात सगळ्या तिथं.
हो का?
गरिबांना परवडेल अशा.
तरी साधारणतः किती मोठा राहतो हा बाजार?
बाजार भरपूर मोठा राहतो तरी खूप भरपूर दुकाना वगैरे कपड्यांच्या दुकाना दहा बारा कपड्यांच्या दुकानं राहतात, चप्पलीच्या दुकाना राहतात पाच- सहा भांड्यांची दुकानं राहतात. पालेभाज्या तर भरपूर राहतात तिथे
तुम्ही काय काय खरेदी केली होती बाजारातून?
बाजारातून आम्ही काय करतो कपडे धुण्याचे साबण वगैरे आठवड्याची बाजारातूनच आणते मी महिन्याची एकट्ठी. बॉक्स राहतात ना. मग ते मला परवडतात माझ्याकडं वॉशिंग मशीन नाहीये हातानीच कपडे धुते.
तर ते कपडे धुण्याचं सा साबणा वगैरे मध्ये कोणते कोणते प्रकार असतात? सांगा बरं जरा
कपडे धुण्याचे हेच्यात नं अ बॉक्स मध्ये पॅकिंग केलेले आपले आपल्याला जो प्रत्येक प्रकारचे राहतात. आ
त्याच्यामध्ये कशा कशाचे येतात धुणे भांडे कशा कशाचे?
अ धुण्याचे राहतात, भांड्याचे राहतात. अजून फरशी पुसायचं लिक्विड राहतं निळ राहती असं कपड्यांना पांढरी शुभ्र करायला.
आणि हे स्वस्त दरात असतात का महाग असं?
स्वस्त दरात राहतात, इतर आपले दुकान दुकान किराणा दुकानपेक्षा बाजारातल्या किराणा दुकान स्वस्त राहतो, माल आपल्याला भावशीर ठरतो. कमी दामात भेटतो, आणि क्वालिटी पण चांगली राहते दराशी. फसव फसवेगिरी होती थोडीशी बाजारात.
हा मग आता, अं बाजार म्हणला तर येतं होणारच ना.
किराणा दुकानात कसं आपल्याला जे आवश्यक आहे त्या क्वालिटीची वस्तू भेटतात, या बाजारात जरा कमी हलक्या प्रतीच्या राहातात, जरा आठवडी बाजार म्हणल. हलके क म प्रतिच्या, बाजरी घेत असतो बरं का, पण आता सध्या काय केलं आम्ही, एक खट्टी पन्नास किलो बाजरी घेतलेलीय.
हम्म, काय भावाने पडले तुमाला ती?
त्याच्यामुळं मग नाही तर मग पाच पाच किलो आणायची तर
ती काय भावाने घेतली म्हणलं तुम्ही, पाच पन्नास किलो बाजरी?
तीस, तीस रुपयाच्या भावानेच घेतली. तुमचे वडील काय करतात?
आमचे वडिल लोहार काम करतात, वेल्डिंग काम वगैरे.
हाय का क्वालिटी त्यांच्या अंगात?
हो आहे ना.
काय काय बनवतात ते?
ते सर्व प्रकारचं बणवतात आता चौकटी वगैरे चौकटी, बैलगाड्या. लाकडी लोखंडी जाळ्या, वगैरे गेट.
हो, चालतं का चांगलं दुकान?
दुकान काय आता पहिल्यासारखं काही चालत नाही बघा.
कस्टमर, कमी राहतेत का?
हो म आता
चिडचिड होती का तुमच्या वडिलांची फार.
हो, ते खूप चिडचिड करतात सकाळ पासून.
तुम्ही सांगायचं ना जरा लोड कमी करा.
ते ऐकत नाही ना आपलं, त्यांनी ऐकलं तर बरं होईल.
हो का, त्यांना जरा समजून सांगत जा जरा, फिरायला जात जा म्हणाव स काळी उठून.
ते सकाळी तर सात साडेसात ला उठता पहा सकाळी सहाला उठून योगा करायला पाहिजे त्यांनी.
हो, योगा तर आवश्यकच आहे सगळ्यांसाठीच.
तेच ना.
हम्म. व्यायाम करते मी, पण मला कस सकाळ सकाळी एखाद्या वेळेस काम आलं तर राऊन जात तं मग माझं.
ते पहा मनाला चांगलं वाटेल याच्या का स्वतःच्या तबेतीसाठी तुम्हाला उठावंच लागेल, व्यायाम करावाच लागेल.
उद्यापासून ट्राय करेल.
ट्राय नाही, तुम्हाला करावच लागेल, नाही तर मग हे एकेक बिमारी चालू होतील. हा, आवाज कसा येतोय मागून काही कळत नाही.
कसा. हे दुकानात काम करतात ते ना, तर त्याचा आवाज ठोकण्याचा आवाज येतोय.
हो का कशाचं काम चालू आहे काय मा सांगता न का?
ते आमचं दुकान आहे ना त्या दुकानात वेल्डिंगचं काहीतरी आलंय का आम्हाला
तुम्ही काय फक्त साधी विल्डिंग करतात का गॅस विल्डिंगच करता.
नाही गॅस वेल्डिंग नाही साधीच वेल्डिंग राती
हो का!
हम्म गॅस विल्डिंगला गॅस घ्यायला परवडत नाही. ना
ओट
आमचा आज सध्या सिलेंडर संपला घरातला.
सिलेंडर संपला का मागवला का मग?
बुक केलाय पण ताबडतो बी येत नाही. दोन दिवसांनी येईल आता तो
सिलेंडरचे भाव वाढलेले आता साडेनऊशे पॉईंट पन्नास झाले बहुतेक
जाऊ द्या काय त्याला महागाई सगळ्याचच भासमा सुर महागाईच वाढली. प्रत्येक गोष्टीची
तेच तर, अजून काय चाललंय तुमचं?
काही नाही बस आठवणी ती मला माहेर त्यांची माझ्या बहिणीची त्यांची
तुम्ही जात नाही का?
नाही ना मला कोणी पाठवत.
बहुतेक माल तुमच्या मुलांनी सांगितलं तुम्ही आत्ताच गेला होता. आणि तुमची आई देखील आई देखील येऊन गेली आत्ताच महिना पण नसेल झाला.
च मिस्टरांचं दुःखत होतं ना
हा..
मग त्यांच त्यांना भेटण्यासाठी आली होती. आई माझी
मग तुम्ही कशाला म्हणतात. तूम्हाला आठवण येते म्हणून
आता मला आठवण येती ना आईची
मग बोलवून घ्या ना तुम्ही आईसोबत तुमच्या
नाही ना ती वयस्कर हाय ति लई त्रास देते मग,
आता म्हणतात तुम्ही मला आठवण येती. बोलून म्हणजे बोलून घ्या फोनवर असं म्हणतोय मी ओ.
फोन वर बोलून का?
हा त त्यांच्याकडे मोबाईल आहे का?
मोबाईल आहे पण त्याच्यात बॅलेन्स नसतो ना
बॅलेन्स नसत!
हम् हम,
त्यांचा मुलगा नाही टाकून देत का?
मुलगा नाही टाकून देत आमच्या मुलांनी वायफाय घेतलेला आहे ना म त्याच्यावरच बोल म्हणतो.
नाही हो त्यांचा मुलगा तुमच्या आईचा मुलगा म्हणजे
आईचा टाकून दे. तो ना, आईच मग तिचाच फोन येतो. ना मग मला
म तुमच्याकडे टेलिफोन वगैरे नाही का?
टेलिफोन आहे. ना
मग त्याच्यावर बोलायचं ना!
ते जे फोन आहे पण आमच मुलाच ऑफिस चालू राहतं. ना मग फोन त्याच्या टेबलवरच मग तो तिथं त्याला डिस्टर्ब होतो. बोलायला
हा मग तुम्ही टेलिकोम ची जागा चेंज करू शकता ना.
टेलीफोनची जागा हलवता येत नाही ना, वायर पुरत नाही ना मग त्याची.
वायर पुरत नाही का? मग तुम्ही, बहुतेक एक करू शकता तुम्ही अ अ ब्लुटूथच घेऊ शकता ना,, ते दोन हजारापर्यंत येतं.
हम्म, पण सध्या सगळ्याच गोष्टी विकत घ्यायच्या म्हणल्यावर नाही परवडत ना.
घेऊ शकता ओ. थोडं थोडं करून घेऊन टाका, ते कसं मग तुम्हाला तुमच्या रूम मध्ये जाऊन पण बोलता येईल ना.
नाही आता सध्या इतकी काई गरज नाही वाटत त्याची.
बघा विचार करा त्याच्यावर.
हम्म चालेल चालेल.
आपला किता वेळ बाकी आहे मी बघतो,, दहा मिनिट झाले आपले म्हणजे अजून दोन तीन मिनिटं बोलावं लागेल आपल्याला.
हा आता मी आज सगळं, फ्रीज घेतलेला आहे आम्ही गेल्या वर्षी. हा मग तर आता सॅमसंगचा.
सॅमसंग चा का, कोणतं मॉडल कोणतं सांगताल का जरा?
मॉडेल मला नाही सांगता यायचं, मुलांनाच सांगता येईल.
बरं त्याची याच्या गॅसची वॉरंटी किती वर्षापर्यंत आहे?
त्याची वीस वर्षाची वॉरंटी य.
हो का,, आणि ते किती स्टारच आहे तुमचं?
अ फोर स्टारचं.
फोर स्टारचं का,, मग अतिउत्तम घेतलं तुम्ही चांगल्या पद्धतीनच घेतलं.
अ बिल पण माफक येतं, जास्त नाही येत बिल वगैरे. पण फ्रीज गरजेचा होता, घरात खूप.
हम्म, फ्रीज तर लागतोच ना हो!
पत्र्याचं घर आहे ना,, मग पत्र्याच्या घरामुळं मग सगळा भाजीपाला खराब होऊन जायचा.
तेच ना.
आता सोयीस्कर पडतय आता.
तेच ना.
तुम्ही बोर तर नाही होत ना?
नाही नाही बोला बोला.
अं हं काढली का मग ते याची, लिस्ट काढली?
हा कॉलेज लिस्ट तयार आहे माझी अ सगळ्या भावांना यांना त्यांना विचारून सगळं तयार झालेलीये कॉलेजची लिस्ट,, फक्त आता सबमिट करायचीय, पण आता सध्या एक दिवस था हो ना तेच.
हम्म, चल झोपली होती का थोडा वेळ?
नाही नाही झोपलं कशाच!
दुपारी झोपत नाही का?
नाही नाही.
थोडा आराम करायचा ना,, सकाळी लवकर उठलेले राहते.
नाही नाही.
ह् चांगली अंग दुखत का?